हॅलो.
हॅलो.
हम्म. येतय आवाज?
हा, हा. यालाय की. बोला की.
झालं का जेवण?
नाही आत्ता. असं, फराळ करणार काय तर थोडासा. उपवासाचं.
अजून काहीच खाल्लं नाही तुम्ही, सकाळपासून.
नाही. सकाळी जरा असं, थोडाफार चिवडा वगैरे खाल्लेला, बटाट्याचा.
हम्म.
मग त्यामुळे काय न. मग हेच करत बसले. त्यामुळे वेळच नाही.
होय.
तुम्ही? तुमचं जेवण.
झालं, जेवण झालं. मगाशीच बारालाच. ह, ह.
संध्याकाळी असं म्हणजे, नाश्ता वगैरे का फक्त चहा करता.
संध्याकाळी जेवण असतं ना. स्वयंपाक असतो की.
तसं नाही म्हणत. अ चहा म्हणजे तीक म्हणजे तिकडल्या साईडला ना, जास्त अ संध्याकाळी कसं, चहा करताना कायतर स्नॅक्स, असं. नॉर्मल, छोटा फार नाश्ता खा करतात ना.
कोण करतं, कोण नाही. म्हणजे रोजच्या प्रमाणे. भूक लागली, वगैरे असेल तर थोडफार आपला कोरडा खाऊ असतोच घरी.
तेच की.
हां. तसं वाटलं तर खायचं. नाही तर मग, संध्याकाळी तर स्वयंपाक असतोचय मग आपला. भाकरी- भाजी, वगैरे असं. तुम्ही काय करता? हं.
नाही आमच्या इकडे असं काय, च नाश्ता वगैरे संध्याकाळी. कोण म्हणजे करतच नाही, सहसा तर नाहीच. कुणाला भूक लागली, केली तर तेवढंच.
मग जेवतच नाही संध्याकाळी?
तस नाही, जेवण करतात. असं नाश्ता नाही, जेवण मग सात- साडेसातला.
सात साडेसात ला जेवता का मग
हां म्हणजे आमच्या इकडे लवकरच जेवत म्हणजे आमच्या घरी तर लवकरच जेवता म्हणजे सातच्या आत जेवतात.
सातच्या आत का?
हम्म खरं कसं मम्मी असू दे किंवा आम्ही पण सगळे संध्याकाळी लेट न येतो मग सात वाजतातच मग त्यामुळं कसं वेळानं साडेसात आठ असं कधी तर वाजतात मग सुट्टी असली की कसं सातच्या आत म्हणजे अह आमच्या कास्टमध्येच कस अस लवकर जेवतात सकाळी
लककर जेवतात बरोबर आहे.
त्यामुळं
सगळेच पाळतात का तसं काही नाही म्हणजे
तसं नाही काय असं आतां एखाद्याला कामाच आहे ना तेन जमतच नाही की
हम्म तेच की साडेसहाला सातला जेवायला नाही जमलं.
अ नाही मग वेळान जेवतात ते आता काय करायचं मग काम तर करायलाच पाहिजे की
हो तेच की जी नोकरदार वर्ग वगैरे असतो ते घरात येईपर्यंत वेळ जातो ना ओ.
हो आता मग माझ्या मम्मीला यायला करायलाच वेळ होतो असं
मग उशिराच जेवत असेल ना.
हो मग लेटनच मग नाही लवकर जेवतच नाही ते मग करणार कधी, खाणार का मग त्यांना आल्या आल्या पण कस कंटाळ आलेला असतय
हम्म मग त्या टायमिंगला तुम्हाला भूक लागते का सातपर्यंत.
म्हणजे?
म्हणजे आता सातला तुमच्यात जेवतात का नाही सातच्या आत
हा.
मग त्यावेळेस भूक लागती का.
हो सवय असल्यावर काय वाटत नाही ज्याला सवय नसता अचानक
आठ साडेआठ ला आपल्याला कसं जेवणात भूक लागते आपण दुपारी जेवलेलो असतो.
हा तस भूक अह लागते आता आम्हाला कस सवय झाली पण नवीन व्यक्ती असला की नाही. त्याला मग कसं वेगळं वाटतं मग तो म्हणंत भूकच नाही मला आत्ता
मग तुम्ही सकाळचं कधी जेवता
सकाळचं आपलं रेग्युलर टायमिंगलाच बारा साडेबारा ला
होय.
हम्म.
तेच ना मग लवकर होतोय ना.
सकाळी लवकर होतय, होय.
मग तुम्ही स्वयंपाकाला किती वाजता चालू करता? चार ला.
हां लवकर जेवायचं असलं तर चा साडेचार पाच ला मग एक तासाभरात आवरतय की जेवण.
हो हो लय लवकर स्वयंपाकाला तुम्ही
होय लवकरच का मग असं जेवण लवकर म्हणजे आवरतय पण त्यामुळ खरं संध्याकाळच लवकरच. सात नंतर भांडी घास. झालं कि मग फ्रीज की असं काय कामच नसते मग आमचा अभ्यास असला आम्ही अभ्यास नाही. तर बाकी मग मम्मी फ्रीच असते.
होय.
हम्.
तुमचा कसला अभ्यास.
होय मग माझं अजून कॉलेज चालू आहे इंजिनिअरिंग.
हो हो तेझा का.
हम्म.
बरोबर.
म्हणजे डिप्लोमा झालाय हे इंजिनिअरिंग सुरू आहे.
होय.
ती घरी.
बरोबर.
तिकड साताऱ्या साईड ला चांगले कॉलेज कुठले आहेत इंजिनिअरिंग चे.
इंजिनीयरिंग ची का.
हम्म.
ते हे काय कि हो. कुठल ते. मोठं कॉलेज हे बघा ते. सगरेचं.
कुठलं म्हणजे मला माहिती नाहीये म्हणजे साताऱ्या साईडच माहित अस. नाही कॉलेज मग.
सगरे एक कॉलेज आहे कर्मवीर कॉलेज रयतच.
हाका.
हो ते कॉलेज आहे सावकार कॉलेज आहे. भरपूर आहे तिथ कॉलेज.
पण असं चांगलं आहे का म्हणजे एज्युकेशन वगैरे.
एज्युकेशन चांगल हे रयतच तर प्रश्नच नाही. तर मेड कॉलेज आहे ना ते.
तिथे इंजिनिअरिंग नाही बोलले ना मला कोणत मला म्हंटलं तुमच्या साईड कि तिथे इंजिनिअरिंग नाही.
आहे की आहे की हो आहे आहे.
आणि मग फी वगैरे काय मुली ना आता माफच आहे सोडा.
मुलींना माफ म्हणजे आता सत्तर वगैरे असतीच ना हजार आता फी.
हा.
पासष्ट सत्तर आहेच हा फी
तेवढी फी म्हणजे कॉलेज ची असते खरं आपल्याला तेवढी. नाही मला आता तुम्हाला सांगू का.
आता तुम्हाला नाही ना काय हा.
आहे कि मला अ कसं डेव्हलपमेंट फी भरावी लागते कॉलेजची.
बरं.
आणि ट्युशन फी मधुन असते ना कॉलेजची ती. का माफ होते मग आपण स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे भरतोच की. मग ती. ती फी माफ असते आणि ट्यूश डेव्हलपमेंट फी भरावी लागते म.
किती आहे डेव्हलपमेंट किती आहे?
कॉलेजच्या नुसार असते आता डिग्री वगैरे असलं ना
हा.
तर वीस हजारच्या आत असते. आणि डिप्लोमा असलं तर दहा हजारच्या आत असते.
होय का? मग पहिले ज्यावेेळेस मुलींना माफ केली नव्हती फी, त्यावेेळेस होती का हे?
त्यावेळी नाही, त्यावेळी कसं अ स्कॉलरशिप असायचे. हा नाही -नाही म्हणजे ज्याचा त्याच्या कास्टनुसार स्कॉलरशिप असायच्या.
हम्म.
मग त्या स्कॉलरशिप वरून फी ठरायची म्हणजे आता ओपन असलं तर कसं तो निम्मी पैसे निम्मी पैसे भरायच आणि निम्मी त्याला स्कॉलरशिप भेटायची. पन्नास टक्के आरक्षण तर सगळ्यांनाच आहे ना आता. ओपन वाल्यांना.
ओपनवाल्यांना नाही मिळत फी माघारी. ओपनवाल्याला काहीच सव- सवलती नाहीयेत, नाही- नाही ओपनवाल्याला नाहीयेत काहीच.
त्यांना आता एसई, वी सी, म्हणून एक डॉक्युमेंट आले
ओपन वाल्यांना?
हा, त्याच्यावर आता फी पण कमी होत्या आणि हे पण कमी होते, ऍडमिशनच सगळंच. म्हणजे कट आता एकेकाना ऍडमिशन मार्क मूळ भेटत नाही किंवा मार्क कमी असले आणि कट ऑफ जास्त ना मेरिट जास्त लागत.
हो बरोबर आहे.
त्यामुळे भेटत नाही ओपनवाल्यांच आपला असं येते. त्यामुळं खरं त्यांना एसी, बीसी म्ह काढलात आणि जर लिंगायत वगैरे असलो ना आपण तर ओबीसी असं आणि मग जैन, मुस्लिम, वगैरे असले तर कसं मायनॉरिटी म्हणून असतं.
हो काय?
हम्म... निम्मी फी म्हणजे माफ होते सगळ्यांना असं डिप्लोमा करताना. पूर्ण फी फक्त ज्यांनी मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेतले ना त्यांनाच
त्यांनाच फक्त का, होय. कारण मी ओपनचं ऐकलं नव्हतं बघ, ओपनला आहे ना
हम् हम...
कि, काय सवली सोय -सवलती नाहीयेत. आणि फी पण पूर्ण भरावी लागती.
म्हणजे आता तुमच्या मुलीच वगैरे आहे का तसं?
नाही माझ्या जावेची मुलं वगैरे झालेत ना, इंजिनिअरीत झालेत ते पण दोघं
हा हा, इकडे नाही इकड भेटतयच. पन्नास टक्के, ईबीसी म्हणून एक कॅटेगरी आहे. इबीसी च्या प्रवर्गातील, प्रवर्गात पण मराठा कास्ट बसते.
आता ते मराठ्यांचं कसं झालं ना कि त्यांच ते कुठले- कुठले ते दाखले दिले का नाही ते आता नाही का निघालत येत की त्यांना ते मिळतय तेे.
हा. डोमेसाईल लागतो आपल्याला. नॉन क्रिमिलेयर एक लागत. असं हे दोन डॉक्युमेंट लागतात.
हम्म. ते पण सहा महिन्याच्या आतलं पाहिजे ना? त्याला पण अट असते ना?
ते न डोमेसाईल आणि नॉन क्रिमिलिअर पाच वर्षासाठी सॉरी पंधरा वर्षासाठी चालते. मग आपलं एज्युकेशन होत एकदा काढल्यावर कमप्लीट होत.
बरोबर हाय.
नाही तर मग परवडत नाही. कसं मग शिक्षण गरीब मुलं म्हणजे एक मध्यमवर्गीय लोक- लोकांच्या घरातली मग पोराना परवडणारच नाहीत. कारण छोट्यातल्या छोट्या- हम. इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरपूर आहे. डिप्लोमाला सुद्धा पंचावन् पन्नास हजार आहे मग. ते निम्मी मग पंचवीस अस भरायला मग पंचवीस- काही वाटत नाही ना? पन्नास पन्नास म्हटले भरपूर वाटते ते.
आणि बाहेर राहायचं म्हणलं कि मेसच आलं.
हां. हॉस्टेलच आलं. आणि बाहेर राहिल्यावर म्हटल्यावर कुठे तर फिरायला जातात करतात ते पैसे जातच.
कुठं ना कुठं म्हणजे लागतात ना चहाला वगैरे पैसे. आता आठवड्यातन एकदा मेस बंद राहत- ती.
हम्. मग ते बाहेर जातात. काय तर मग तिथ पोरांसांग मित्रांस- संग असू दे. मैत्रिणीसोबत असुदे. मुली असुदे मुल असुदे गेली तर- त्यांना मग बाहेर गेलं की कस लागत्यातच.
आत्ता माझ्या जावचा मुलगा पण आहे ना? तर बार्शीला आहे बघ तो.
हा का?
हम्म. आत्ता डिग्रीला य तो.
फी जास्तय का त्यांना पण?
त्याला पण तिथं सत्तर आहे की.
म पूर्ण भरतातच काय?
हो पूर्ण भरावी लागते.
हम्म. हम्. म- मग कसं सत्तर वगैरे आपण मध्यमवर्गीय लोक असली तर त्यांना नाही ना जमत एवढी फी.
एम आय टी ला आहे बघ घेतलय.
हा मग एम आय टी ला आहे खूप फी.
हम्म. ते एम आय टी ला पुण्याला पण कॉलेज खूप छान आहेत.
पुण्याला छान आहेत कॉलेज. पण इकडून मला म्हंटल्यावर ते लईच अस हे होतय ना?
आणि त्यांचं खाणं वगैरे छान ए. मेसचं खूप छान आहे त्यांचं.
हॉस्टेल पण का?
हो. हॉस्टेल पण आहे अन मेस त्यांचीच आहे ना.
हम्म.
रोज वेगवेगळा एक पदार्थ असतो. भाज्या तर इतक्या वेगवेगळ्या नाश्त- -श्त्याचे प्रकार पण तेवढेच. संध्याकाळी पण तेवढंच छान खाणं व्यवस्थित ए अगदी.
कॉलेजच चांगलं आहे. अहो ते म्हणजे नंतर सगळं म्हणजे छान आहे.
हम्म. एम आय टी च जेवण चांगलं असतं. म्हणजे माणूस म्हणजे कंटाळत नाही त्या मेजच्या जेवणाला.
होय मग तेच के एम आय च म्हटल्या एकानाला अस त्रास होतो.
अ तिच पात्या वगैरे नाही का ते पीठ पडतं वगैरे तेल नसतं.
हो ह